ह
अ आवाज येतोय दिदी माझा
हा हा येतो येतोय माझा येतोय
हो हो येतोय तर ऍक्च्युली ना दिदी मला तुमच्यासोबत थोडं परंपराबद्दल बोलायचं होतं तर तुम्ही फ्री आहात का
हा होय आहे की बोला
ओके तर दिदी तुम्हाला माहितच आहे की आता परंपरा तुम्ही हा विषय का घेऊन आलो असेल किंवा तुम्ही आता विचार करताय तिला की एवढ्या दिवसातून ही कॉल केली आहे आणि डायरेक्टली परंपराबद्दल बोलणार आहे तर तुम्हाला आपण बघतच आहोत तुम्ही न्यूज वाचता आहात तर न्यूजपेक्षा मितर असं म्हणेन की आपले जे मोबाईल आहे ना त्यातच म्यप गोष्टी म्हणजे आपण जे इंस्टाग्रा क्रोल करतो ना व्हिडिओज वगैरे त्यातूनच निम्या न्यूज आपल्यापर्यंत पोहोचतात तर आतां जंतर मंतर नवी दिल्लीमध्ये जे चालू आहे तुम्हाला माहिती असे कि नीटचे पेपर लिंक झालेल्या नां हा आणि त्यामुळे स्टुडंट भडकलेले आहेत अ ते आपले म्हणजे शिक्षण मंत्री आहेत परत आप पंतप्रधान आहेत त्यांच्यावर चिडले आहेत त्यांना सांगत आहेत की तुम्ही तुम म्हणजे ह्याच काय ते तुमच्या पदाचा इ्तीफा द्या किंवा तुम्ही रिझाईन करा असं वगैरे त्यांनी सांगत आहेत
हम्म हम्म
हे न्यूजमधून आपल्याला कळते तर आता या परंपरेचा याच्याशी काय लेण देण तर आता परंपरेपासून आपण बघत आ बघत आलेलो आहोत की आतापर्यंत शिक्षण ज्या पद्धती देखील बदललेल्या आहेत म्हणजे माझे वडील मला सांगत होते की तुमचे शिक्षण खूप छा छान आहे किंवा छान पद्धतीने किंवा व्यवस्थितरित्या तुम्हाला समून सांगितलं जायचं तर आमच्या वेळी आम्ही पहिली ते दहावी पर्यंत एका वर्गात बसवत होते आम्हाला आणि वर्ग म्हणजे आपले जसे छोटे छोटे वर्ग असतात आपला पट किती असतो तीस बत्तीस असतो तर असं नसून एका वर्गामध्ये
हा
शंभर मुले निवांत मी निवांत म्हणाले कमीत कमी निवांत बसतील एवढे होते आणि एवढा मोठा वर्ग अ अण पहिलीची एक लाईन दुसरीची लाईन तिसरीची लाईन आणि शिक्षक एकच पहीली ला शिकवणार पहिलीचा वेगळा अभ्यास देणार दुसरीला शिकवणार दुसरीचा वेगळा असं आमच्या वेळेस होत असं माझे वडील सांगत होते मग त्यांच्या म्हणजे माझ्या आजोबा देखील तशाच त्याच प्रकारे शिकले होते की पहिलीची एक ओळ असणार दुसरीची ह्या परंपरा होत्या शिक्षणाच्या आणि एवढं पहिली ओळ असून किंवा एवढं म्हणजे जागा नसून किंवा शिक्षणाची आवड नसून म्हणजे मुलांना बोललावलं जात होतं शिक्षणाच महत्व सांगितलं जात होत आणि ते बोलवून त्यांना वरगात आणून क्लासमध्ये आणुन शिकवलं जात होतं आणि आता आपल्याला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत म्हणजे त्यावेळी क्लासेस देखील नव्हते
हा
म्हणजे एक परंपरा होती क्लास देखील नव्हती तरी पण शिक्षण करून एखादा चांगला व्यवसाय करून व जॉब अजून आपले बघतोय आपले वडील आपलं एखादं घर सांभाळू शकतात पण आता आपण की मी एकटी किती शिकू म्हणजे आपल्याला पंधरावी देखील आपलं वाटतं य्या पंधरावी शिकल काय म्हणजे काही जॉब मिळतो काय आपल्याला काही मिळेल का असं वाटत ना आपल्याला अजून शिकायला पाहिजे तर त्यावेेळची दहावी देखील शिकल्यानंतर व्यवसाय करता किंवा एखादा चांगला जॉब देखील करता येत होता आणि त्याला पेमेंट देखील खूप छान पद्धतीने होतं मी आता शिकण्याच्या पद्धती म्हणजे हे आमच्या वेळेस आता वडिलांचा झाल्या नंतर आमच्या वेळेस सांगतो त्या परंपरेनुसार कसं चालो आम्ही आमच्या वेळेस कस होत की बाहेरून पेपर येण्याऐवजी आमच्या मॅडम आमच्या समोर बसून पेपर काढत होत्या. आणि त्यावेळी देखील आम्हाला कोणता क्वेशचन अस हुता पेपरमध्ये हे देखील आम्हाला कळत नव्हतं समोर असून ह. वर्गात आम्ही मॅडमांच्या समोर आमचा पहिलीचा एकच वर्ग असणार पहिलीच्याच मुली असणार दुसरीचा दुसरा अस णार असं होत आणि एकच वर्ग असून देखील आमच्या समोर मॅडम पेपर काढत होत्या तरी देखील पेपर लीक होत नव्हता.
नव्हता.
आणि आता तुम्ही बघ बघताय की नीट हे एक्झाम आपल्याला अ डॉक्टर होण्यासाठी दिली जाते. आता जर हे नीट एक्झाम मध्ये जर अ पेपर लीक होत असेल तर तुम्ही स ते आठ -आठ तास अठरा -अठरा तास आठ- आठ म्हण्यापेक्षा अठरा -अठरा तास अभ्यास करतात सहा तास देखील झोप घेत नाहीत व्यवस्थित.
होय.
ध्येय आपल्या आई वडिलांच ध्येय साध्य करण्यासाठी अभ्यास करत आहेत. डॉक्टर बनायच आहे ज्यांना इतरांची सेवा करायची आहे ते अभ्यास करतात. आणि त्यांना वेळ पुरत नाही आणि पैसे देऊन लाज देऊन किंवा पेपर लीक झाल्यामुळे कमीत कमी वेळेत आहे या क्वेशनचा अभ्यास करून जर ते पास होत असेल तर जे पास झाले आहेत डॉक् क्टर झाले आहेत ते अ म्हणजे ते मुले किंवा ते मुली किंवा ते डॉक्टर म्हणूयात आता त्यांना पदवी मिळालीच आहे ते तर ते कसे म्हणजे कसं हँडल करतील एका पेशंटला? अभ्यास केल्यानंतर आपल्याला नॉलेज मिळतं म्हणजे त्यामध्ये एक कायतर छोटं मी सांगतो की एखाद्या पेशंटला जर हर्ट अटॅक आला असेल तर आपल्या त्या पुस्तकात लिहिलेलं असतं हर्ट अटॅक आलेल्या पेशंटला काही म्हणजे काय कृती करायची असते असं.
हा
आणि जर तो क्वेश्चन पेपरला पडला नसेल आणि मुलांनी तो वाचला नसेल लिंक झालेला तर काय परिणाम होईल की त्यांना कळणारच नाही की हे हर्ट अटॅक झाल्यावर काय करायचं?? आपल्या ह्या शरीरात म्हणजे आपल्या ह्या शहरात किंवा आपल्या देशात त्यामुळे खूप म्हणजे अडचणी येत आहेत, समस्या येत आहे आणि ही आपली परंपरा आहे. आणि ह्या परंपरेच्या बाहेर गेलेला आहे सध्या तर त्यामुळे हे जंतर मंतर किंवा न नवी दिल्ली याच हे जे आता चालू आहे ना की मुले भडकले आहेत मुली देखील भडकलेल्या आहेत आणि त्यात पोलीस लाठीचार वगैरे करत आहेत. तर यात मला असं म्हणता येईल की स्टुडंटच बरोबर आहे. आता ही एक परंपरा झाली. आता तह्या परंपरे मध्ये बोलल्यानंतर आणि काही खराब परंपरा येतात. जसं कि बालविवाह होता.
हा
सती जाण्याच्या पद्धती होत्या त्या देखील मोडून काढलेल्या आहेत. त्या देखील आता अस्तित्वात नाहीत तर आपण बोलतो की आ पला देश म्हणजे भारत देश महान आपण रोज प्रतिज्ञा करतो, प्रार्थना करतो. बरोबर ना? प्रार्थना करून प्रतिज्ञा देखील करतो की भारतात ते सगळे बांधव आहेत. माझे भाऊ भाऊ आहेत. तर आपण आपला देश स्वतंत्र आहे असं म्हणतो. इंग्रजां नापासून आपण मुक मुक्त झालेलो. पंधरा ऑगस्ट पासून, तर खरंच आपण मुक्त झालो आहोत का? म्हणजे परंपरेनुसार आपण मुक्त झालो आहेत तर आपल्या पर पूर्वजांनी म्हणजे, आपल्याला ते सांगितलं आहे की आम्ही तुमच्यासाठी झगडलो आहे त्यामुळे तुम्ही स्वतंत्र आहात. पण यावर विचार करता आपला देश किती जरी विकसनशील म्हणजे विकसित नसून विकसनशील मार्गावर असला तरी देखील आपण आज खूप महागे आहोत असं म्हणण्यात काहीच अडचण नाही.
अडचण नाही हा
तुमचं काय मत आहे म्हणजे तुम्ही काय बोलू शकता? किंवा या परंपरेबद्दल? किंवा या जंतर मंतर नेवी दिल्लीमध्ये चालले ते म्हणजे तुम्ही काय सजेस्ट
मला ना नेमक काही चाललंये, जतर मंतर तर मी न्यूजला तर बघते इंस्टाला पण नेमकं काय झालंय मला ते काय कळ ना म्हणजे राजकारणाचं ब गोष्टीबद्दल हाय? काय बाबा श्टूडंटची काय तक्रार नेमकं हेच मला काय कळालं नव्हतं आतापर्यंत.
हं म्हणजे नेमकं काय? हो म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे नीट ही एक्झाम आहे यन डबल इटी, नीट ही एक्झाम आहे आणि ही एक्झाम हो थोडक्यात सांगते, डॉक्टर होण्यासाठी दिली जाते, म्हणजे आता जसं की धाव्वी, बारावी ह्या बोर्ड एक्झाम आहेत, तसं ती एक्झाम आहे. ती एक्झाम दिल्यानंतर त्यात फा खूप कठीण एक्झामाय, टफय त्याच चेकिंग देखील खूप टफ झालेलं असतं व्हाईट कलरचेच कपडे घालायचे असतात. ओढणी देखील तिथे अलाउड नसते. तर असं की, हं, पेन देखील त्यांनी आतमध्ये क्लास मध्ये देतात.
हाआ
बॉटर ला लेबल देखील नाही बिसलेरी घेऊन जायची असते. अशी ही स्ट्रिक्ट स्पर्धा आहे. आणि त्यामध्ये जर पेपर लीक झालेले आहेत म्हणजे, पेपर आ अभ्यास करून ज्यावेळी पेपर आहेत त्यावेळी लीक झालेल आहेत म्हणजे काही अ जेने अभ्यास केलेले विध्यार्थी आहेत ना त्यांना पेपर कळालेला आहे म्हणजे कळाला कोण जबाबदार आहे? मग आपला भारताचा प पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र म, हं, हा तर त्यांनी बरोबर आहे बि जर विकसित केलेलं आहे सगळ, छान पद्धतीने चाल्ल आहे, पण ते देखील ते जबाबदार आहेत त्यांनी जर कठ कठीण म्हणजे कारवाई केली असती किंवा शिक्षण मंत्र्यांनी खूप छान सुविधा केलेल्या होत्या शिक्षणासाठी. पोर्शन देखील बदललं होतं आणि खूप छान पद्धतीने म्हणजे, नव नवीन गोष्टी वगेरे विकसित केल्या होत्या पण जरी त्यांनी पण लिंकबद्दल म्हणजे पेपर व्यवस्थितरित्या आहे का त्या ठिकाणी पोहचू पेपर लिंक होणार नाही किंवा कठठीण कारवाई, तेथे असलेली लोक किंवा सुरक्षित, हे जर केलं असत
हा
तर आत्ता ही वेळ झाली असती का? बर एवढं सगळं होऊन देखील शिक्षण मं त्र्यांनी पेपरचं म्हणजे लिंक व्हायचं सुरक्षित केलेलं नव्हतं, तर पंतप्रधाननी दुसरं का मिस अ अ तू काय केली, तर मुले भडकली. मुलांनी मोर्चा चालू केला, कॅन्डल लाईट लावली. तर तो चालू म्हणजे चालत होतो की, शिक शिक्षण मंत्र्यांना रिझाईन द्यायला सांगा. तरह मोदींनी काय केलं, मुलांवर लाठीचारी लाठीचार केला. लाठीचार केला. ते - केला तर तुम्हाला सांगतो. पोलिसांना हे असं असत की, त्यांना अशी परवानगी असते की, गुडग्याच्या खाली लाट विचार करायचा असतो. तर त्यांनी डोके देखील फोडले आहे. कोणात रक क्त येत आहे. कोण म्हणजे
मुलींचे कपडे देखील कॉलेजच्या त्यांने फाडल्यात पोलीस लोकांनी मी पण बघितलं ते
हा तर असं केल्यामुळे ती मुलं आणि जराच पेटली आहेत. म ते अश्रू बॉम्ब वगैरे फेकणं, म्हणजे बॉमब फेकला आहे अश्रू चा म्हणजे ते धूर निघतो. आणि त्यातून अ अश्रू निघतात. म्हणजे डोळ्यातून पाणी निगतं. जेणेकरून डोळे बंद करतात ना, आता पाणी येऊ नये म्हणून आपण कांदा कसं कट करतांना डोळे बंद कर तो तर अशी अशा चुका करत आहेत. त्यामुळ विद्यार्थी आणि थोड पे म्हणजे भडकत आहेत. किंवा चिडत आहेत. असं म्हणता येईल.
म्हणता येईल होय.
तर असे वेगवेगळे म्हणजे आपल्या
त्यात केले असत तर एवढं झालं नसतं ना आणि कित्येक मुलांच्यावर काट टी लाटी काठी पडल्या. कित्येक मुलींचं त्या मुलींच्या डोळ्याकडून एवढं पाणी हम्म
हो स्टुडंटला देखील अ पोलीस व्हॅनमध्ये किंवा पोलीस बस मध्ये घालून नेत आहेत. तर त्यामुळे असं म्हणजे ही एक परंपरा मला वाटते परंपरेलाच धक्का मिळायला आहे. कारण हे पूर्वीपासून नसून आत्ताच हे झालेलं आहे. आणि आता परंपरेचा विचार कर ता अगोदर पूर्वजांच्या काळात तर अशी गोष्ट घडलेली नाहीेये. म्हणजे ही अ जन्मता जगात पहिल्यांदा घड
पहिल्यांदाच घडलेले हा
इतर देशातील आपल्याला सपोर्ट करत आहेत. पण आपल्याच देशातले आपल्याला सपोर्ट कर न
सपोर्ट नाहीत. हा तेच झाले ना
नो. तर म खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून किंवा ते शेअर करून, तुम्ही ऐकलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
हा ओके ओके, चालेल हा बाय